हा येतोय का आवाज?
हा येतोय.
हा जरा काम होतं म्हणून ठेवला होता फोन.
हा. नाही काय चाललंय म्हंटलं, जेवण झालं का?
काय नाही. हा, नाही आता जेवायचं. थोड्या वेळाने. तुझं? जेवायला तरी बहुतेक मेथी पराठा असेल.
अच्छा. आम्ही आम्ही अजून जेवायचं बहुतेक हे असलं अंड अंड्याची पोळी.
हा हा हा.
हम्म हा.
तुझं फेवरेट आहे आवडत.
हो.
हम्म.
ते माझा मुलगा आहे बारावीला, त्याला जरा आता गाईड करायचं होतं.
हा.
मग कस केलं बारावीचं?
अच्छा म्हणजे प्रत्येक इंडिव्हज्युअल प्रत्येक वेगवेगळ्यां असं विषयाच सांगू का?
हा म्हणजे मोस्टली असं हिंदी, मराठी म्हणजे जे लँग्वेज आहेत आपले. ते समजा किंवा मॅच
अच्छा ते का?
हा मॅथ्स, सायन्स मेन म्हणजे कसं करायचं कन्सेप्ट? तयारी कसं
अच्छा अ आता जे आता भाषेच सांगतो. भाषेच शक्यतो वाचनच केलं पाहिजे. फक्त वाचन जे आपलं मेन पुस्तक आहे त्यातनं फक्त ते पाठ वाचायची. अ आपलं व्याकरण नीट करायचं. जे आपलं काय निबंध असतात किंवा पत्र असतात अ ते अ त्यांची पूर काय म्हणत्यात पूर्ण पुर्णरावृत्ती करायची.
हा पुनरावृत्ती.
हा मग परत ते जे आपले समानार्थी शब्द असतात विरुद्धार्थी शब्द जे वगैरे असता ते सगळे माहिती असले पाहिजेत हो तेच की. अ जे आपले निबंध पत्र असतात ना ते लिहून बघायला लागतात. मग ते जे लिहिलंय ते आता दर आता मी तरी काय केलंत जे आमचे ते विषयाचे शिक्षक होते. मी त्यांना म्हणलं आम्हाला तर रोज एक पत्र किंवा निबंध लिहायला द्या. आम्ही दररोज लिहितो आणि तुम्हाला दाखवतो तर मी तसही कायतरी दोन महिने केलंत. आणि माझं तसच वाढत गेलत मग मला भेटायच साडेचार साडेचारपर्यंत.
म्हणजे जसं तू लिहिशिल तसं तसं तुला ते येत गेलं काय आ प्रॅक्टिस करून करून.
हा म्हणजे जसं जसं लिहित जाणार ना आपण तर आपल्याला तेव्हा आयडिया येती की
तेवढंच जरा
हा म्हणजे व्याकरण चांगलं कसं होणार हा.
हा हा.
अ इंग्रजीला पण तेच वाचन प पत्र लिहीन निबंध वगैरे ते सगळं हं. हे झालं आता हा ते येणारच मग आता ते झालं.
हा.
इंग्रजीच आता जे मेन कोर स कोर विषय आहेत म्हणजे गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री तर
बरोबर.
जे गणित आहे त्याला तर फक्त प्रॅक्टिसच लागणार. कारण त परत त्याजी सीईटीची एक्झाम.
स्टेप असतात ना त्याच्या काहीतरी मग त्याच्या वा त्याच्या प्रमाणे करायचं का.
हो म्हणजे आता स जे आपण बोर्डाची तयारी करतोय. त्यात प्रत्येक अ जे आपण प्रत्येक स्टेप आहे त्याला मार्क असतात. त्या स्टेप वाईज मार्क देतात म्हणजे आपण कसं लिहिलंय किंवा अ आता जर समजा एक क्वेश्चन दिला नाई प्रश्न दिला आणि मी त्याचा डायरेक्ट उत्तर लिहिलं तर ते मार्क देणार नाही म्हणजे बोर्डात स्टेप लागतात सीईटीच्या आ मध्ये कोण तेवढं बघत नाही.
होय.
हं मग आता मॅथचा अभ्यास कसा करावा तर समजा एक मी पार्ट घेतला कोणता तरी. अ इंटिग्रेशन किंवा डिफरेन्शिएशन काहीतरी तर सगळ्यात पहिलं ते नेमकं काय आहे हे कळायला पाहिजे. त्यात अ फॉर्म्युले कसे आहेत. ते बघितले पाहिजेत आता इंटिग्रेशन मध्ये कसं असतं की अ एक समजा प्रश्न आला तर त्याच पण एक असं टाईप असतो कि बाबा या टाईपचा प्रश्नयं. तर ह्या टाईपला कोणता फॉर्म्युला उगवतो फॉर्म्युलांमधला मग त्याप्रमाणे अ स्टेप बाय स्टेप कस सोडवायचं हे सगळं कळतं.
आणि आपलं फिजिक्सच कसं करायचं फिजिक्सच.
फिजिक्स.
त्यात कारण त्यात फॉर्म्युले पण असतात, आणि मॅथस पण असत ना म्हणजे गणितात. पण असतोय.
हो.
आणि थिअरी पण असतं, मग त्या थेअरी जे कन्सेप्ट आहेत. फिजिक्सचे. ते कसे करायचे.
अ फिजिक्सला कसं असतं की, जे त्यांतले जे प्रश्न असतात. तेन जास्तं करून तर, गणितच असतं जास्त करून. त्यांचे फॉर्म्युले वेगळे वापरायचे असतात. पण थोडे प्रश्न असे असतात की, अं ज्याच्यात गणित नसतं, किंवा बाबा काहीतरी वेगळ वेगळंच असतं.
हा बरोबर.
तर त्यासाठी. तो कोणत्या पाठातून आला, आणि त्या पाठामध्ये काय काय आहे. ते पूर्ण खोलापर्यंत माहिती असत असलं पाहिजे.
हा हा.
म्हणजे आप समजा आपण, इलेक्ट्रिसिटीचा पार्ट घेतला हा वाचन. वाचन असं करायची गरज नाही पण, जे आपल्याला आता समजा हा पाठ आहे. वाचन करायची गरज नाही पण, जे त्यात काय हे ते जे ते कन्सेप्ट आहेत ते.
हम्म.
रिवाइज करायची. म्हणजे ते, अ वाचन म्हणजे, असं नाही की प्रत्येक ब प्रत्येक. गोष्ट वाचायची त्यातली जे, महत्वाचं आहे फक्त ते बगायचं. त्या पाठ पुस्त पुस्तकं आहे त्यातला जो मेन मेन पार्ट आहे. तो अ... असं. वेगळी कडे लिहून घ्यायचा, म्हणजे तेवढं तेवढंच वाचायचं.
हा म्हणजे, नोट्स काढायचे आपली आपली.
हा तसंच आणि राहिला प्रश्न ते गणिताचा. तर फॉर्म्युली असे जास्त नाही येत काय, तर फॉर्म्युला डायरेक्ट. टाकला की थोडं एवढं हे, अवघडं गणित नसतं. थोडंफार केलं की, ते येऊन जातं.
होय.
हा अजून फिजिक्स मध्ये, तरी एवढंच आय. केमिस्ट्री जरा, कीचकट आय आता केमिस्ट्री. ट्रिक कसं असतं की, तीन भागांमध्ये ते.
ते ते सगळे फॉर्मुले आहेत ना, म्हणजे ते काय.
तर केमिस्ट्री मध्ये, गणित पण आहे रट्टा मारायच. पण ये, आणि समजू सारखं समजायसारखं पण ये. आता मुलांना कसं होतं की, रट्टा मारायला त्रास होतो. ते बा की हे सगळं होऊ शकतं, रट्टा मारायला त्यांनाच त्रास हा. आता केमिस्ट कसं, तीन पार्ट मध्ये असत एक तर.
हां..
फिजिकल ऑर्गेनिक इनऑर्गॅनिक जो फिजिकल असतो त्यात कायकनीचच असतं फॉर्म्युला वापरा प्रश्नात उत्तर आलं.
हा.
सगळं तेच असतं त्यात कन्सेप्ट चल असं काही जास्त नसतं पण ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मध्ये कसं असतं की अ रिएक्शन असतात कि बाबा हा एक हा एक पदार्थ आहे. मी समजा अल्कोहल म्हणलं तर ह्याला बनवायचे किती अ किती रस्ते आहेत आता प आता आरको काहीतरी तेरा ते चेर असते मग परत दुसरा येणार इथर मग त्याचे अजून बारा चेरावा मग सी ई टी साठी कसं आहे की सी ई टी साठी हे जे अ रिएक्शन्स आहेत सगळे ते
सी ए टी ला काय क्लास लावायचे का?
हा सी ई टी ला क्लास लावायचे म किंवा
म ते क्लासमध्ये रोज घेतात ते
स्वतःहून पण करू शकतो असं काय नाही पण जे अम एक्सपिरीयन्स ट्रेनर शिक्षक असतात त्यांचा खालीला अभ्यास केला तर ते बरं पडतं. हा तर केमिस्ट्री मध्ये कसं ऑर्गॅनिक मध्ये तरी रिएक्शन माहिती असली पाहिजे.
बरोबर म ते अ फॉर्म्युलास तात ना त्याचे म्हणजे समजा कोणता तर घटक आहे आता समजा पाणी तर त्याचा एच टू ओ असं असतं ना म तसंच बाकी तिथे पण असतात ना.
हा ते ते प्रॅक्टिस होत होऊन जातं त्याला आपण सारखं सारखं वाचलं ना कि आपल्यालाच कळतं हे ह्याचा काय असू शकतं. हो हो लिहून काडे तेव्हा लागणारच कसं आहे आता आपल्याला नव्व्वी पासून जो पिरियो पिरयडिक टेबल असतो तो शिकवला जातो. कि बाबा अ हायड्रोजनच एच सिमबॉल आहे ऑक्सीजन चा ओ आहे. मग जेव्हा आपण कोणतही घटकचं नाव वाचतो तर आपल्याला एक अशी आयडिया येऊन जाते की बाबा याचा फॉर मुला काय असावा. मग त्याला बघतो प्रॅक्टिस लागते थोडीफार जास्त काही नाही. मग आता पण जे इ साठी हा. नाही पा ते थोडी अशे महत्त्वाचे असतात तेवढेच करायचे कसं आहे जनरली जर आपल्याला नाव कळलं तर त्या फॉरमेला काय हा लगेच कळून जातो पण थोडे अशे घटक असतात ज्यांचं नाव काय तरी वेगळा आणि तुझा फॉर्म्युला वेगळा असतो मंग तेवढे ते पाठ करून ठेवायला लागतात.
हा हा हा.
आणि जे इ साठी कसं आहे ऑर्गॅनिकच की जे रिएक्शन्स आहेत ते कशे होतात हे ही माहिती असलं पाहिजे.
हो.
म्हणजे आता समजा मी अ अल्कोहोल बनवायचं घेतलं तर बाबा त्याज हे ऍड केलं मी तर हे ऍड केल्यावर काय होतं माहितीच का आहे काहीतरी दुसरं हा हा. मग आता समजा मी काहीतरी वापरलं तर दुसरं तर ते काय होणार हे सगळं माहिती असलं पाहिजे डोक्यात मेकॅनिझम माहिती असलं पाहिज ते कस काम करतात माहिती असलं पाहिजे. थोडक्यात आता काहीतरी एकशे सहा आपलं बारावी साठी काहीतरी एकशे सहा घटक आहेत जे महत्त्वाचे असतात. मग जेवा आता हे त्यातलं एक एक वापरलं की काय होईल बाबा कसं होईल? कोणत्या पद्धतीने होईल हे सगळ माहिती असत. असल पाहिजे जे म्हणजे कसं जेई चे केमिस्ट्रीच्या अवघडचे क्श्न होतात.
हम् हम् हम.
आणि राहिला प्रश्न इन- इनऑर्गॅनिकचा ते पूर्ण रट्टा मारलेला असतो.
बरोबर
इन ऑरगॅनिक मध्ये
तेच आता अकरावी झाली अकरावी मध्ये बऱ्यापैकी केलंय. आता बघूयात आता बारावी मध्ये कसं काय काय होते कारण बारावी जरा अ
नाही तरी बघायला गेलं ना बारावी ही अ अकरावी पेक्षा सोपी असते जे बारावीत जास्त करून जो पार्ट असतो तो अकरावीत शिकलेला असतो. त्यामुळे ते थोडं एक्सटेन्शन असतं. जरा अजून फॉर्म्यूले असतात जर अजून
होय चालतेय मी सांगते त्याला आणि एकदा तुला फोन करायला सांगते त्याला म्हणजे बरं पडेल. म्हणजे तू त्याला सांग डायरेक्ट काय काय सांगायचं ते.
हम्म चालतय.
चालेल चल ठीक आहे.
हा हा हा. बर.